काय. हो तुमच्याकडे गुढीपडवा सण साजरा करतात का? हा आमचाकडे पण इकड गुढीपाडवा खूप मोठा म्हणजे मोठ्या प्रकारे.. ने सण होतो.
हो ना.
हा जसं की काय म्हणत आपलं अ.... गुढीपाडवा आला. कि आ-आदल्या दिवशी. मस्त घर वगैरे साफ करायचं मग तिळगुळ वगैरे बनवायच.
हो
खूप असे खूप भारी भारी सण सण साजरा करतात अशा प्रकारे.
हो ना
ह खूपच म्हणजे असं एकदम. खूप भारी वाटतं ते सण आले का. एकदम छान हा जसं की. अ गुढी तुम्ही काय सेलिब्रेशन कसं करता गुढीपाडवायचं.
हा ह
हॅलो हॅलो
हा बोला ना.
हॅलो. हा गुढीपाडवा तुम्ही कसा सण साजरा करता म्हटलं.
आम्ही. गुढी उभारतो साडीचे ते करतात ना त्याचीथे गुढी उभारतो. मग जेवण वगैरे बनवत. तो... तूम मजा येते.
हा आम्ही तर मस्त अ-गुढी. सकाळी रोज सकाळी र हा आपल्या मराठी. नन नवीन वर्ष असत ते इंग्रज. म्हणजे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार- दोन हजार लास्ट दोन हजार सव्वीस डिसेंबर मध्ये हा अ न्यू वर्ष लागला असं म्हणता पण खर तर आपला सण म्हणजे म्हणजे गुढी पाडवायच्या न गुढीपाडवा असतो ना तेव्हा
गुडी उभारण्याचा पण तिथून महत्त्वाच्या आहेत. दिवशी बांबूच्या काठीला ते रेशमीचे वस्त्र लावतात कडुलिंबाचे पाणी लावतात आंब्याची पान
मग त्याच्या वर वरती गटली ते तांब असतं ते ते थाव मग त्या फुलांची माळा मग ते हा हा अजून आणि ते काय म्हणता आपलं ते त्यांना म्हणता ना त्या दिवाळीतला दिवाळी होळीमध्ये जाळता हाड्या कंगण अस काहीतरी म्हणता बघ.
हो हो आपली गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि मंगलय ची प्रतीक मानले जाते आप
हा अ ते तेे पण मस्त पूजा वगैरे करता मग ते च अ काय म्हणतात मग जेवण वगैरे मस्त बनवलेलं असतं पुरणपोळी दूध पुरी असं ते दाखवता त्याची थाळी वगैरे अ किती भारी सण साजरे आम्हाला तर सण अशे इतके आवड
आणि अजून मग त्या दिवशी नवीन सोनं चांदी वगैरे वाहन
हा ते पण करता असं म्हणता की बो सोनं चांदी घ्यायचं म्हणजे खूपच शुभ आहे असं म्हणता हा आणि गुढीपाडवा हा म महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण असून तो मराठी नऊ वर्षाच्या पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.
हो ना त्या दिवशी अजून पुरणपोळी
हा पुरणपोळी वगैरे बनवता आणि ना अ काय म्हणता हिंदू तो जसा साजरा करता ना हिंदू पौर्णिमा क नुसार याच्या अ दिवशी अ याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वासाची निर्मिती केली होती त्या दिवशी हा ब्रह्मदेवाने विश विश्वाची अ ना अ निर्मती निर्मिती केली होती. खूप म्हणजे एवढं पाहायला गेलं ना आपल्या मराठी सणामध्ये एवढ खूप भारी भारी सण आहे ना खूप एकत्र येऊन साजरा करायचा म्हणजे वेगळीच मजा असते. अजून हम्म आणि प्रभू श्री रामने तर चौदा च चौदा वर्षात चा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अ त्या याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता.
हम्म
हो आणि ते त्यांनी प्रवेश केला ना तर हा विजयी दर्शन विजयी दर्शवण्यासाठी त्यांनी गुढी उभारली होती तेव्हापासन तो गुढी पाडवा सण साजरा केला केला जातो आणि त्याला आपल्या नव वर्षात अ आपलं नव्या वर्षाच सण म्हणता हो असं म्हणतात त्याला आणि काय म्हणतात शलिभान नावाचा राजाने मातीच अ सैनिकांचा वापर करून शत्रूंचा त्या प्रभाव केला त्याच्याने गुढी पाडव्याच्या दिवशी हा खूप म्हणजे बघाय बघायला गेले ना हो बघायला गेले ना तर आपले एवढे भारी भारी सण आहे ना अ जसं की आपल्याला गुडी पाडवायच नाही. तर दिवाळी, होळी, मगं रंगपंचमी,
मध्ये त्या खूप लोक नवनवीन साजरा करतात खूप भारी वाटत
खूप असं म्हणजे त्यां प्रकारे नवनवीन प्रकारे साजलं म्हणजे असं बघत की किती भारी आपण सण साजरा करू शकता असं बघता ते हा त्याचा म्हणजे गुळी पाडवा म्हण म्हणजे हा एक सण ये ना खूपच भारी आहे खूप मस्त आहे मला तर खूपच आवडतो म्हणजे आला आदल्या पंधरा दिवशीत मला असं वाटती नाही ब गुढीपाडवा इले खूप भारीस आणि मस्त मजा करू अस तस
हा आणि खूप मस्त पूजा वगैरे होते,,
आणि एका बाम हा ते हा आणि एका आप साडेतीन मुहूता पैकी एक महत्वाचा म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो हा त्या दिवशी नवीन घर, गाडी, सोने, खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते
खूप शुभ दिवस मानला जातो श्रीरा आणि त्या दिवशी रामचंद्र राचा वध आणि चौदा वर्षाच्या वनवासातून अयोध्येत परतले होते हे साजरा करायला म्हणून
आणि परंपरा ही एक सणाची परंपरा आता या दिवशी
पहिले हा पण पहिले लोक म्ह पहिले लोक कसे असं सण साजरा करायचे आताचे कसे मोबाईल वर रीलीलस बनवण्यासाठी फोटो काढण्यासाठी लोकांना दिखावा करण्यासाठी हे गुडी वगैरे उभारून त्यांचे हे करतात पण ठीक आहे ते करताय काही पण का बाकी लोक तर तेवढं पण नाही करत, ह पण ते पण तस पण असं-असं नाही की, आपण मोबाईल वर फोटो ते काढण्यासाठी साजरा करायला पाहिजे मनाने साजरा करायला पाहिजे तर त्याचा पण लाभ होतो. असं आपण फोटो वगैरे काढण्यासाठी जर केलं तर मग त्याचा काय लाभ होईल आणि लक ल म्हणता मग काही नाही असंच जास्त मग हे मराठी सणांना काहीच फायदा नाहीे असं म्हणत
हो ना,
हा अनेक घराबाहेर सुंदर रांगोळी काढल्या-काढल्या जातात. हं लोक नवीन कपडे आम हं नवीन-नवीन कपडे घालतो. आणि एकमेकांना नऊ वर्षाच्या
हो ना हा पूजेचा म म्हणजे खूप भारी आणि घरगुती हा सण करतात. बरोबर, घरोघरी हा सण आणि केलाच पाहिजे
हा-हा सण आहे ना तर घरोघर केला पाहिजे खरंच खूप भारी सण आहे लोकांना तररा कसं कर नाही आहेत म्हणजे असं सेलिब्रेट नाही करता येत. जना करता येतो तर ते फोटो वगैरे काढण्यासाठी करतात ते त्यांना फक्त शो एक प्रकारे शोय भवा असं म्हणता.
हो ना, आणि हा आपला भारताच्या एक म्हणजे हिंदू धर्माचा हा एक नवीन वर्ष मराठी नववर्ष बोलतात सांगतात ना
अ हे केलं होत त्याच्यासाठी ह, किती खूप प्राण प्रतिष्ठा पण केली होती त्या दिवशी लोकांनी हा किती खूप भारी सण साजरा करता येतो पण ते कसं आहे ज्याला करता येतो त्याला करता येतो. किचन म नाही करता य
पाहिजे.
खूप म्हणजे नवचैतन्या
त्याला मस्त हा पण मस्त करायचं. सण पण अ तर खूप भारी वाटतं. त्याच्यासाठी पण,
खूप भारी आहे करायला पाहिजे.
ह पण ज्याला करता येतो त्याला करता येतो बाकीच्या अ नाही करतात आणि हा जो सण अधिक सविस्तर खूप भारी आहे म्हण म्ह त्याची जर आपण इंटरनेट वर वगैरे जर माहिती काढली ना तर त्याचा पण म्हणजे तिथून पण आपल्याना त्याची माहिती व्यक्त ते पूर्ण सविस्तर माहिती भेटते, हा असं आपलं. तर हा असं आपलं काय म्हणता या मध्ये खूप तंत्रज्ञान पुढे निघलं ना तर त्याचा त्या आपल्याला सगळं मुवही सारखं पण दिसायला भेटतं आणि असं माहिती वगैरे पण भेटून जाते. त्याचमळे आणि ते, कसा इथं हा सण वेगवेगळे मस्त साजरा केलं पाहिजे तेव्हा लाईफ एन्जॉय करताना खूप भारी वाटतें हे साजऱे वगैरे सण केले सण साजरे केले नाही तर मग असं वाटत की लाईफ पण बोरं आहे हम्म तर त्याला हा म्ह इच्छा पण पाहिजे त्या सेलिब्रेट करायला नाहीतर कसं आजकाल लोक फॅशन फॅशन करून काही सेलिब्रेट वगैरे न्ह त्यांना तर पार्ट्या वगैरे कराल म्हणून त्या पहिले जाऊन करतात. क्लब मध्ये वगैरे वगैरे पण हे कसं आहे घर जे असतना ते त्यांना हे होत आणि जे त्यांचे पुरखज वगैरे जे करता ना आजोबा आजी आजोबा ते पण त्यांना पण करू देत नाही त्यांना पण असं म्हणतात की हे काय रिकामं लावून दिलं असं काही पण म्हणता चला तुम्ही पण मस्त सेलिब्रेट करा आम्ही पण बाकीच्यांना सांगतो की तुम्ही चांगल्या प्रकारे सेलिब्रेट कराव असं करा ठीक आहे चालेल